हॅलो हॅलो हा येतोय का आवाज केला का तुम्ही ट्राय
पहिला खूप अजिबातच येत नाही नंतर वाढतो मग परत नंतर येतो असं होत
काय सांगू मी रेट जाऊ ने म्हणून इतकी व्यवस्थित बसली हलत सुद्धा नाहीे त्याच्यामुळे ते तुम्हाला जमत नाही का म्हणजे असं
हा नंबरच टाकायचा म तुमचा डाईल केला नंबर पण ते कॉल जात नाही माझ्याकडून
हो का म जोपर्यंत होत नाही तोपर्यंत करत राहायचं असं मला वाटतं की नाही काय मॅडमच मॅडम काय म्हंटल्या का त्या की कसं मटेरियल पाठवणारे वगैरे
अ ते का त्याल फोटो पाठवलेत ना ग्रुप वर तुम्ही नाही काय काय केलय.
अं पाठवलंय पण ते मला पण वेळ नाही मिळत ना. कारण बायकाइतक्या काय काय विचारत असतात ना ते महत्वाचे मेसेजेस वरतीच राहून जातात.
हां. अ मटेरियल आहे ह्याच ते शंभर रुपये हे काय ते पाठवलंय शंभर रुपयाच हे अ ऐशी रुपयाला एक ते बंडल ते बनवाय. ते असतात ना ते अ लाल पिवळ्या अ हां हे हां आणि वायर आहे ती ह्याची वाटत ते दहा किती दहाच कि बाराच बंडाल ले वाटत.
अच्छा मग टोटल किती किती मध्ये मटेरियल देत आहे. सगळं किती मध्ये देतायत त्या?
अ सांगतो थांबा एक नेमकं आहे त्या निम हे सगळे फाप प्राइस दिलेली आये पाईप क्लिनर्स चे ऐंशी रुपये. पॅकेट ऑफ शंभर एका पॅकेट म शंभर येत वाटत स्टेन वायर. पंधरा पीस चाळीस रुपये.
बर बर बर.
अ व्हाईट पोलन पराकण तीस रुपये एक पॅकेट आणि पिवळे धा रुपये आणि ती ब्लू अ हे अ ब्लू आहे ना ते पंचाऐंशी रुपये.
नाही मग ते हे सगळं एकत्रित पॅक कितीला मिळतय सेट देतात ते का मॅडम ते?
हां हे सगळं हे टाकलंय त्यांनी ग्रुप वर एवढं सामान दोनशे पासष्ट होतायत आणि शिपिंग काहीतरी साठ सत्त म्हणजे आपल्या लोकेशन वर. साठ किंवा ऐंशी शंभर कसं असेल पण आपलं साठ किंवा ऐंशीच बस मला साठ सांगितलं शिरूरला.
हो का?
हा मी विचारलं होत.
मॅडम कुठल्या आहे म्हणजे मॅडम आपल्याच इथं राहतात का?
नाही नाही कुठे राहतात मला वाटतं नाशिकच्याऐत बहुतेक असं माझा अंदाज शिकवणाऱ्या. ज्योती मॅडम नाशिकलाच राहतात. पण ह्या शिकवणाऱ्या पण नाशिकलाच राहतात.
बरं बरं बरं बरं म ठिक आहे मला असं वाटतं का आणि किती दिवसात येईल काय माहिती. कोर्स पर्यंत मिळाल पाहिजे बस बाकी काही नाही हाय की नई.
हां सत्तावीस आठ अजून आठवडा आहे ना.
हो काय आजकाल ना काय प्रॉब्लेम येईल काही सांगताच येत नाही. कधी पूरच येतो. कधी अ संपच होतो. कधी काळच होत हाय की नाही.
दोन दोन दिवस पार्सल यायला लेट होत नाही त तुम्ही पुण्यात मिळेल ना तुम्हाला. हल्ली ते सगळीकडेच मिळतय सामन.
हो नाही पण ऑनलाईन जास्त फास्ट मिळेल हल्ली एक दोन दिवसात आ पटापट मिळून जात हाय की नाई. इथं ऑनलाईनच जास्त हे ए पण ठीक आहे मॅडमच कस मॅडम
व्हिडिओ वगैरे सगळं पाठवलंय काय काय आहे ते.
हो ना मग मला असं वाटतं त्यांच्याकडूनच घ्यावं.
हा सगळं मिळेल एकदमच एकत्र व्यवस्थित. मिळणार ना आठ नऊ दिवस आहेत ना आता पुढच्या सोमवार मंगळवार आहे ना आठ दिवस तर आहेतच. मिळेल आरामात तस त्यांनी लगेच पॅकिंग करून काय काय लोकांना मिळाल. पण.
अरे वा मग पाल मला उद्याच्या उद्या सांगावं लागेल मॅडमला.
हा कारण त्यांचं मेसेज आलेत काय काय लोक म्हणजे अ यान त्या लेडीच की मला पार्सल मिळालं म्हणून.
अच्छा म मला असं वाटतं सांगून टाकाव तुमच तुम्ही दिले का?
नाही मी आणलं इथूनच लोकल मधून.
हो का
हा पण ते ऐंशी रुपयाचं पॅकेट शंभर ला मिळालं
अरे बापरे पण मग मटेरियल चांगलं आहे का ते लोकल मधलं
चांगलंय मी दोन प्रकारच होत ते दुसरं ऐंशीवाला पण होत पॅकेट हे पण ते म्हणाले खूप जरा हे आहे म्हणजे मी पैसे नाही आणलोव पण
हम् हम
असं हे बही चांगलं पण त्यांच्याकडे आता आम्ही जे सांग तिथे खूप रेट सगळ्याच वस्तूची रेट जास्त आहे बाकीच्या ठिकाणपास म्हणजेपेक्षा म्हणजे आमच्या इथे शिरूर मधलंच सांगते पण काय काय ठिकाणी हा खूप माहागडे कारण त्यांच्याकडे सगळंच मिळत ना त्या दुकानाला पर्याय नाही अस एक एक दोन वस्त वस्तूंच्या वस्तू शिवाय त्याच दुकानात बरस सगळं मिळत सगळं आणि असं आहे काय काय दुकानात काय काय ठेवतात काय काय ठेवत नाही त्यामुळे त्यांचं मग रेट जास्त असतात असंही
हम्म मग तुम्ही सगळं सामान घेतलं का त्यांच्याकडून
हा बरंच हा घेतलं ब हे फक्त हे पोलन नाही घेतले आणि हिरवा एक कलर माझ्या पानांचा राहियला आणायच बाकी दोन बंडल आणले गुलाबी आणले एक लाल आणलंय फुलं बनवायला आणि हिरवं ते पानांचं मा लक्षात नाही पटतन अ ते राहून गेले म्हटलं जाऊन आण नव्हते्या इे
नाही कसं आहे ना एक आपल्याकडे आहे ना कलरच काही हरकत नाही मटेरियल गरजेचं आहे असं मला वाटतं
हा हा मग ते मी दोन कलर आणलेत आणि पोलंद आहेत माझ्याकडे आणि त्या तारा आणल्याय आणि ते गम आणलाय तो हे ग्लू
हो ना हम् मलाही बघा म्हणजे सगळ्यांची तयारी तुमची जोरात सुरू आहे मी अजून उघडून सुद्धा बघितला नाही हो ना छान वाटतं पण ते बघितल्यावर फुलं मला
चिंचवडच्या जात का हो
नाही नाही मी तिकडची नाशिकची हो इकडे नंतर शिफ्ट झाले मी
हा हा
तिकडे जास्त असतं माझं हे
हा
म्हणजे आता आता काय कामानिमित्त फिरावं लागतं इकडे तिकडे मार्केटिंग म्हंटल्यावर
ह ना
जॉब तसा आहे त्यांचा मग त्यांच्यावर फिराहायचा इिकडे तिकडे
हा मग काही सगळं बघणं होतं ना
बघणं पण होतं पण थोडा त्रास पण होतो शिफ्टिंगचा
हा सुरुवातीला माझ्या वाटे नंतर नको वाटतं ना
हो ते आहे आणि कसं ना थोडंसं टलवायला लागलं का मला लगेच हे होतं पण फिरणं होत बरं असतं ते प मग मूळ गावांचं तिकडचच आहे त्याच्यामुळे जातो तिकडे मग तुम्ही शिरूर तिकडच्याच आहे का
नाही नाही मी प्रॉपर रत नाही याची आहे
अरे भाऊ किती छान मला आवडतं ते बघितलं नाही मी पण ते खूप छान सांगतात सगळं इतकं काय काय बघितलंय ऐकलंय आम मही ते अजून गेलो नाही आहे तिकडे छान तुमचा कुकंचा हे काय म्हणत त्याला
पावसाळ्यात नाही जायचं थंडीत समुद्र वगैरे हा थंडीत पणच चांग आहे उन्हाळत पण अति ऊन असतं गरम हो
हा हा हो का.
थडीतूनच जायचं दिवाळीच्या नंतर हो गरमीतून खूप गरम होत.
बापरे.
मग त्यापेक्षा इकडे बरं वाटत आम्हाला पण झाडं वगैरे असतात पण.
ह
गर्मीपेक्ष गर्मी तिच बरं वातं म्हजे आम्हाला आम्ही राहतोय ना ते आमला वाटं गवापेक्षा इकडेच बरं वाटतं.
ह मनाळ मज जा शेतीट
गावाला जायचं उन्हाळ्यात उन्हा्यात पण प्रॉब्लेम असो आणि पा प्रॉब्लेम असो लाटचा इतर वेळेला काही नाही पण ते थंडूनच बर आहे मग फिरायला तसं. जास्त घा घाम पण नाही आणि थंडी पण हा.
हो बघण्यासारखं खूप छान ते गुहागर कुठे आलं.
गुहागर. त चिपळूच्या इथून पुढे म्हणजे आता तुम्ही जर अ पिंपरी चिंचवडून निघालात ना तर चीप खन वगैर लागायची
ह
तिथून गुहागर आत मध्ये लागत ते मेन हायवेला नाही मुंबई गोवा हायवे ला नाही लागत. चिपळूण वरून प तीस पस्तीस किलोमीटर ध्वज. चाळीसच्या आसपास असे आतमध्ये तिकडे गुहागरला पण ते हेच. खूप छान आहेत अ समुद्रपट्टा म्हणजे समुद्रकिनारे वगैरे हा हा. आणि तिकडचे हॉटेल वगैरे पण जेवण वगैरे अस चांगलं असतं अ म्हणजे घरगुती जेवणच. खानावळ असेल तिकडचं जेवण चांगलं असते. ते तुम्ही सुकीर्त हा असे. सुकीीर्त हा सुकीीर्त त्यांचे विचार आहेत बघा बरेच व्हिडिओ आहेत त्यांचे सु किर्त आहे बघा त्यांची सग डिटे तुम्हा हॉटेल. ते हा त्यां सगळे तुम्हा सगळ हॉटेचं खाण्यापिण्या सग्याच डिटेल देतील तुम्हाला म्हणजे. त्यांच ते सगळं हा ना हा हा. म्हणजे आम्हाला पण राहून तिकडे माहिती नाहीे आमचा प्रॉपर. नाहीये ना आमच पावस वगैरे पावस आम्हाला सात किलोमीटर आहे आमच्या गावापासून.
हो ना ते नाही तिकटचं भाघ खूप छान सांगतात.
रूपानंद हा स्वामी स्वरूपानंद वगैरे मठाचे त्याची पण माहिती आहे त्यानी दिलेली. पतर कशळी बीच वगैरे सगळं कशळीचा आहे ते. अ अशी गुहा झालेली वगैरे समुद्रात हा.
हो तेच ना बघू तुम्ही म्हणताय ते जाऊन बघते नाही का.
हा या जावत दिवाळी नंतर जा म्हणजे जास्त गरम पण नाही आणि थंडी पण नाही.
हो आणि ते हे कुठे गणपतीपुळे इथून बारा तास लागतात असं ऐक लं होतं मी.
हो लागतात बारा तास आम्हाला पण बारा तास लागतात पुण्यातून म्हणजे पुण्यातून आठ तास लागतात. पण इथून निघेपर्यंत चार पाच पाच लागतात ह्या वैताग येतो पुण्या शररू प प शिरूर पण. पुढ खूप वैताग येतो ट्रॅफिकमुळे हो खूप ट्रॅफिकमुळे.
ट्रॅफिक हल्ली कुठेही व्हायला लागली आहे कुठे पण. अक्षरशः हो गल्ली गोळात ट्रॅफिक व्हायला लागली हम्.
हा ना आणि सकाळच वगैरे आल्या ना पहाटे तर एक सव्वा तासातच येतो आम्ही तस.
हो ना सकाळचं पण. आता काय होतं माहितीय आहे का कुठे जरी हे केलं ना तरी काही काही प्रॉब्लेम येतातच हाय. त्यामुळे आता लांबचा प्रवास नको वाटतो.
हा ना.
पावसामुळे आता त्या दिवशी पाऊस पडला नाहीत काय रांग..
मुंबई गोवा हायवेने सरळ गेलं ना गणपतपुळ्याच हे मग आरेवारे बीच लागत. ते तर ते पण छान आहे.
हो ना नाही मग हा
तुमला लॉन्चीने तुमची फोर व्हीलरगर असेल किंवाुठली पण गाडी असेल तुम तरी तुम्ही.. त्या जयगड मार्ग आहे. समोर खाडीतून पलीकडे गवला जाता येतं तुम्हाला लंच इथूनच आपली. गाडी वगैरे घेऊन जायची आणि आपली माणसं गाडी. रिझर्शन म्हणजे गाडीचं तिकीट असतं ते सगळ्या गाात मोठे ट्रक पण जातो. ट्रक म्हणजे मोठे चांगले मोठे ट्रक हेवी असत ना ते पण जातात.
हा.
त्या हिच्यातून आणि बारीक साइड तर भरपूरच असत गाड्या
हा किती छान ना तुम्हाला मी अजून एकदाच बसली होती लहानपणी त्याच्यानंतर नाही त्याच्यानंतर कधी वेळाच आला नाही इतकं इतकं इतका माणस बिझी होऊन जातं नाही की नाही बघते बघ. ते जायचं असेल ना तुम्हाला नक्की कॉल करेल मी कारण. हम्म चालेल तुम्ही एक काम करा आता ट्राय करून बघा. तुमचा ज कॉल झाला तर नाही का आपल्या ऑलरेडी दहा मिनिट झालेले आहेत.
हा पहिले झालेत दहा मिनिटं आत्ताचे किती आत्ताचे पण झालेच. दहा मिनिट होऊन गेले चाल तस हा तस तरील. तरी थोडंफार हे होईल ना सुरुवात झाल्यासारखी पण होईल ना त्यांच्या डाटाला जाईलच ना.
हो हो हातात धरून बसते मी तुम्ही करा ब तिकडून ट्राय
बरं बरं ठीक आहे चालेल करते हां हां ठीक आहे ओके ओके हां बाय